अ ते
नाही येतोय माझा येतोय
हा येतोय की बोल काय झालं खूप दिवसांनी
अग सहजच केला मी बघितला तुझा स्टेटस कुठ गेलेलीस बाहेर काय खायला गेलेलीस
मला वाटलं तु माझ स्टेटस बघणार आणि मला कॉल करणार मण म्हणलं आता काय ठेवकय नको हॅड करुर वाटालं
हा आईड करतात मला कळतय मला माहिती ना चार डोळे दिलात देवानं
अगं काय झालेलं एक माझी मैत्रिणी होती ग आणि ती जुनी एकदम म्हणजे म्हणजे शाळेची शाळेपासून आम्ही एकत्र बेस्ट फ्रेंड आहे कॉलेजपर्यंत मग तीने मी खूप दिवसाला भेट तो मग मला बली गौरी आज आपण भेट कालच बोलत होती पण माझी जरा तबेत नव्हती ग म्हण मी नाही म्हणल काल आज जाऊया म्हणले ह मग ती
एकनाथ आला
काय झालं
काय झालंय तब्येत ठीक नसायला
हेच क ग जरा कणकण मन किंवा जरा सर्दी झाल्यासारखं आहे असंच की बाकी काय नॉर्मलच आहे चो
आणि त्यात तो पिझ्झा खाऊन आलास तू
आणि अगं सांगते तर ऐक पिझ्झाची कहाणी तुला काय झालं मग मी मला म्हणत होत काणक नाही मला काय नको आणि तिनं काय केलं सांग ती मला बोलली नाही नाही आपण जायचंच तू मला पाठी देणार तुम्हाला जबरदस्तीने मला कॅफेेत मी नेली बर ठीक आहे म्हटलं मी ी घरून डबा नेलेला मीडनी म्हटलं बाहेरचं मी खाणार नाही माणे जरा तबेट डाऊन झाल्या. तर नाही नाही ऐकलीच नाही जबरदस्ती नेली आणि पिझ्झा कोणता तरी तोघं कॉर्नरवाला नसते काय त्याच्यात भरपूर चीज असते बघ आणि ती चीज ना. फार आवडत मला आणि तुला जीदच पण सांगते आज मी तुला कॉल करणारच होते. आणि चिजचा पिझ्झा मागवला काय? आणि हिनं काय केली त्याच चीज बरोबर एक सॉसची बाटल्यालेली आणलेली आणि सॉस थोडा घालायचाय ना तर हिन पू सॉस इतका इत का इतका पसरवला अग अगं तुला काय सांगू. अर मग मी म्हट मी नाही खाणार जबरदस्तीने खायला लावली त्या तुझा आवडतं चीज आहे भरपूर चीज घातलंय. आणि तू खा आणि तू चीज काय झाला माहितय मी खायला घेतलं काय असं वर आणि नरड्यात ना. एकदम सटकला म्हणजे हातच गेला अगं माझे चीज तुम्हाला चावताच आला नाही. मग मी माझ्या फ्रेंडला काय म्हणलं अगं ही चीज असा का झाला म्हणजे चीज चावत का नाही रबरा सारखं का लागालाय चीज कशाच आहे तर ती म्हणली दुधा बनवले असतोय दुधापासनय म्हण प हे चावलं का नाही रबर सारखा एकदम हात घेतला ग.
अगं टांगा लागलाच एवढ्या आवडीने हे खाल्लो ते खाल्लो. तुला तुझ्या शरीराची काही काळजी वगैरे काय आहे की नाही जर मला सांग.
आहे ग पण तो चीज आणि तो एवढं असं डेकोरेशन केलेलं बघून ना असं माझं मनच नाही राहिलं कंट्रोल नाही. झा त्याच्या सोबत कॉफी बर्गर आणि फ्रेंच फ्राई पण खाल्लं. आणि वेहनीच तर भरपूर त्यान दिलेली
तू ते प्राइस खाल्ल म्हणून सांगा लागल्यास ते प्राइस कोणत्या तेलाचं आणि ते बटाटा ते बटाटे म्हणजे ते आठ आठ दिवस तसंच फ्रीजमध्ये ते साठवून ठेवलेलं असते तुला माहिती आहे त्याबद्दल काय आयडिया वगैरे आहे काय कल्पना वगैरे
माय अगं कल्पना असती आयडिया असती तर मी गेलो नसतो ना कॅफेत तुला सांग ना मग तुला काय माहित असल तर
तला सांगू काय ते मेन म्हणजे पिझ्झा आता तू पझ्झ एवढ आवडी ना खाऊ आली असत ना नाही ती चीज असते. एक तर मेन म्हणजे चीज पण एवढं जास्त खाण्या शरीराला खरंच चांगलं नाहीे काय? बाळ मेन म्हणजे ते आणि त्याच्यानंतर दुसरं ते सॉस ज तू वापरले असत ना ते कसा करतात कशा न करतात. ते तुला काय माहितय ते पण माहित नाही तू पण ते खाऊन आल्यास. आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे तो पिझ्झा बेस म्हणजे पिझ्झाचा खालचा जो पार्ट असतोय बघ.
हा.
तो दिवसेंदिवस साठवून तसाच पॅकेटमध्ये ठेवलेला असतोय आणि तो कुठून येतोय कसा? कसा येतोय कसा असतोय. त्यात किती किती मी युट्यूब ला बघितले ते असं पायाने तुडवून वगैरे केलेलं असते अगं आणि अगं खूप घाण पद्धतीत असते ते म्हणून तर आपण म्हणतो ना घरातले अन्न खाव. तज्या असते स्वत असत आहे.
तू बरोबर आहे मला पण मला सांग हे पिझ्झा कुठल्या देशाच फूड आहे ग काय? आपल्या इंडियामध्ये तरी असलं काय नव्हतं पिझ्झा बर्गर आत्ता कॅफे आल्यात इंग्लिश फूड पिझ्झा कुठं बनला कसं बनला म्हणजे याची काय स्ट्री माहितीय तुला?
कायई मला पण माहित नाही देव जाणे पण अजून एक तुला सांगतो काय मी सोो सोशल मीडिया वच बघितय पिझ्झा तर बक्की आहे पिझ्झा असतोय गोल्ड. हा त्याला आपण कट करतोय त्रिकोण आणि तो येतोय कसल्या बॉक्स मधून चौकण हच काय तुला लॉजिक समजते काय आहे
अरेय पिझ्झा असते गोल करतय त्रिकोण त्रिकोण त्याचा आणि ते बॉक्स येतय चौकून म्हणजे ते आपल्याला गोलच पण वाटलत की ग
यातच आपल्याला मूर्ख बनवा लागला तरी पण आपण शिक्ित लोक आडाणी होत चाल एवढाच बघ ना किती म्हणजेनीलं मला लागला आणि तो पिझ्झा तुला एक सांगू काय आपण घरी बनवून खाल्ला तर खरंच चांगला म्हणजे त्याचा बेस देखील आपल्याला म्हणजे काय काय बाहेर म्हणजे आपण युट्यूबला बघून आता आजकालची लोक एवढी फॉरवर्ड झाल्यात की आपण बघून इिली बनवू शकतोय ग आणि तू तर किती म्हणजे स्वयंपाकात किती असं म्हणजे हुशार आहे हे मला माहितत आहे त्यामुळे तू तर उलट उलट घरी बनवत बनवू शकतास आणि तू तर एवढी तुझ्या शरीराची काळजी घेत्यास आणि तुझा तर स्टेटस बघून ना मला असं म्हणजे समजायच बंद झालं म्हणूनच मी तुला कॉल ला म्हटलं बाबा तिला थोडस सांगाव की म्हणजे अ ती अशी कराय लागल्या असता बाहेर जाऊन कसाला खाल्ली अगोदरच तेवढं शरीराला इईला अगोदरच आजारी असते आणि हे आणि ते म्हणून म्हंटलं जरा बोलावं आणि बाकी म्हणतात ते आहेच आणि तुला ते ति सरं मेन म्हणजे ते फ्राईज खाऊन आले असते न तून ते एक बटाट्यां खाल्ली असतील काय तू सत्तर्याऐंशी रुपये तर त्याला सहज दिलीत असतील तू तितर काय पैसे वा लोक मोठी लोक तुम्ही आणि मेन म्हणजे ते फ्राईज असते की नाही ते कट करून क नाही फ्रीज म आ दहा दिवस तिथच ठेवलेला असतंय आणि तुम्ही ऑर्डर देताय प्राईज द्या स्मॉल साईज किंवा मीडियम साईज मध्ये तसं तळतात कुठल्या त्या तेलात कुठलं कुठलं काय काय तळवेल असतं आणि तसच देतात आणि तुम्ही त्याच्यावर काय काय सॉस बी टाकून ते चिली फ्लेक्स मारून चांगलं खात आवडीनं बघा आता विचार कर
हो अगं आणि मला अनेक प्रश्न पडलाय तू चीज असता बघ ते मला सांग ना चीज कशापासून बनवली जातात मला ते चीजच लागले तो चीज तांडला रबरा सारखा आणि त्याच तीघ थंड झालं ना त्यावेळेस असं एक रबरा सारखं खरंच बनलं आणि असं तुला मी चावत चावताना ना तो चावत नव्हता अगं असं म्हणजे आपण कसं अन्नदाता खाली चाल्या चावल्यावर त्याची पूर्ण अस प म्हणजे असं हेच होते की बारीक होते ना
होय होय कोणती पण गोष्ट दाताली गेली की बा
तो चावतच नव्हता चिंगम सारखं अस हे होत होता मग तुम्हाला जर त्याबद्दल सांगित त्या हच्याबद्दल
मला काय एवडं चीज बद्दल पण माहित नाहीये काय पण मी ऐकलंय बाई कि जास्त प्रमाणात खायचं नसत तर तू जस म्हणाला लागलास की नाही ते तांणतय हे ते ते तू जे सांगाला लागलस त्यावरूनच मला ते इमॅजिन करून म्हणजे त्याची कल्पनाच करून कस तरी वाटाली आणि तू खाल्लीच काय ते मी हे हा विचार कराव लागलोय बघ आता
गप ना ग आता मला खूप कसंतरी वाटत आणि तू बरोबर तर बघितलीस ना त्या बर्गर मध्ये तुला सांगू तेवढा मोठा खाली पावता आणि त्याच्यामध्ये ते फ म्हणजे कोबीची पानं होती काय आणि मधी एवढीच ते टिक्की होती आणि बटाट्याची आणि ती बटाट्याची टिक की म्हणजे त सांगू आता परवा माझ्या मम्मी न ना शाबू वडे बनवलेली एवेवढे छ छोटे-छोटे आणि त्या टाईप म ते बटाट्या क्रिस्पी करून तळलेलं अरे म्हण वडापावत ह्याच्यापेक्षा जरा जास्त होती ना दहा रुपयाला आणि ती बर्गरची प्राइज कितीला सांग एकोणनव्वद नव्वद म्हणजे त्यांनी प्राइज पण कस ठेवतात बघ की नव्वद नाही तेवत एट्टी नाईन नाईंटी नाईन
बरोबर बरोबर
सेव्हं्टी नाईन सिक्स्टी नाईन असं का म्हणजे आपल्याला ते हेचा पण गेम आहे तुला सांगते एखादी जर शंभर रुप शंभर रुपयाची वस्तू असल तर त्याला नाईंटी नाईन करतात का कारण ते आपल्याला कारण ते आपल्याला लय कमी वाटतंय सेवनाटी नाईन कमी वाटतंय सिक्सटी नाईन फिफ्टी नाईन कमी वाटतंय ते जर राऊंड फिगर ठेव ना शंभर धर सत्तर धर आइशी धर तर ते दिमाग आपलं मला काय म्हणतेय एवढा आहे एवढा आहे
नको हा नको घ्यायला आणि त्यात पण ते
फिफ्टी नाईन फोर्टी नाईन म्हटलं की कमीच आहेत रिचार्ज मध्ये पण तसच आहे सगळीकडे स्कीम बकी रे चार्ज पण तसाच आहे एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणतीस
हा ते ठरले
हा सगळीकडे तसच कुठल्या कॅफेमध्ये जा हॉटेल मध्ये जा कु तर ही जा तच अ वषद अ जुडिओ ला जा किंवा मॉल ला जा डिमार्ट ला जा तीनशे नव्यान चारशे नव्यान पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव पण तुम्हाला तेे सहाशेच करायला लागतात
होय हो तसा रेटच आहे तो त्यां ते डोकं असते काही ठिकाणी आता बघ ना हे तू सांगितली आणि ते लॉजिक म्हणजे आपण डी मार्ट मध्ये मोठ्या-मोठ्या मॉल मध्ये म्हणजे असे खाद्यपदार्थांच्या मॉलमध्ये जातोय बघ.
तिथे बघितलं तू कधी चॉकलेटस म्हणजे जे ज काय लहान मुलां खेळणी बिळणी जे असतात ते खालच्या स्टॉलला मांडलेले असतात म्हणजे जेणेकरून लहान मुलं येतील त्या मॉलमध्ये आणि हात घालून ते घेतील म्हणजे चॉकलेट्स वगैरे आणि मम्मा
हो ती पहिल्या पहिलं फर्स्टच काउंटर असते ती चॉकलेट आणि बिस किट्स नोट्स ते खाण्याचे एक पहिलंच काउंटर असते आणि नंतर सगळ्या वस्तू आत असतात.
हा तेच तर ना म्हणजे हा हे सगळं जग आहे ते सगळे सुशिक्षित सगळे सुशिक्ष ते तर आहेतच ग फक्त नाही काय करतच त्या लोकांना मूर मूर्ख बनवायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा हा बरोबर-बरोबर व्यापार म्हणजे जो कोणी शिकला नाही तो टिकला बघ असाय बघ शिकल तो टिकल असाय हाय
आता आपण डिमार्गचा तुम्हाला विषय काढल्यास तुझे एक बरोबर आहे काय काउं म्हणजे पहिल्यांदाच लहान मुलांच तू कधी डिमार्ट मध्ये मॉलमध्येध्ये जुडिओमध्ये घड्याळ बघितलंस
नाही ग होय म्हणजे टाइम कसं जातोय समजत नाही ना तिथं बरोबर आहे
काय करतात मा मानसिकरित्या खेळतात लोकांच्या म्हणजे लोक टाईमकडे नी शॉपिंग करावी आणि हच्यामध्ये डीमार्टला त्यांनी गेलो ना आपण आता दुकानामध्ये गेल्यावर आपण लिस्ट देतोय आणि ते दुकानदार तेवढ्याच वस्त दोय त्याच्या वर आपण यायला बघत नाही आणि मॉलमध्ये आपल्याला का असते म्हणजे ह्याला हात लाव त्याला हात लाव हे घ्या मग आपलं मन काय म्हणते हा हे आहे ना हे घेऊया परत पुढे गेलं की हा हे आहे ना हे असं बघायचं काय डिमार्टला गेल्यानंतर न तू कधी गेलास आणि तुला जेवढं पाहिजे तेवढंच घेऊन आलास असं
तोय आपण एक्स्ट्रा हे मटेरियल घेतेस म्हणजे कसं आहे ते काय अ मूर्ख बनवत चालत ग
हा म्हणजे त्यांनी त्यांचा व्यापार कस करायला बघकीी टेक्निक बघकी त्यांची लोकांचे इमोशन्स ब म्हणजे कसं लोकांना हँडल करायचं की त्यांना तो वेळ पण दिसू नये म्हणून घड्याळ कुतर नाही आणि फ्री दिलं त्यांना म्हणजे सगळं फ्री करा म्हणजे तुम्हाला कुठशाला हात लावायचा लाव कुठल्या वस्तू बघायच्यात सगळं त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे हे काय झालं की आपली जास्त क्षमता वाढली घेण्याची इच्छा वाढते त्या बरोबर आहे आपल्याकडे जरी पैसे कमी आपण ठरवलं डिमार्ट ला जाऊन एवढंच घ्यायचं तर बघ कधी पण तू आपण तेवढंच घेतलय आणि बाहेर आलय असं कधीच होत नाही
कधीच होत नाही तेच तरी फक्त बघ वि ते लांबवत गेला मी तुला एवढंच सांगेन की शरीराची म्हणजे तुझ्या आरोग्याची काळजी घे आणि व्यवस्थित चांगलं जे ह जे आहे तेच खा बाहेरच जरा
नाही नाही आता जर काळजी घेन ह आणि परत कॉल करत जा अधून मधून हा हा चल बाय
हा हो बाय